हा काय झालं मग असे अचानक कट झालं?
अच्छा हा तर त्या गोष्टी म्हणजे सगळ्यांनी ऍडजस्ट करायला पाहिजे ना घरच्यांनी?
हो हो तर नक्कीच.
जर तुम्ही जर आई असाल तर तुम्ही तुमच्या मुलीला समजून घेतात त्याप्रमाणे जर तुम्ही जर सासू असाल, तर तुमच्या मुलीला तुम्ही सासू सुना सुनीला समजून घ्यायला पाहिजे
होय
आता आपण भारतीय लोकांच्या मध्ये मग ते एक माझ्या सासूनं माझ्यावर गाजव तर मी माझ्या सुनेवरती गाजवणार
हो हो हो ते पण पेढच आहे होय पण आत्ताच जनरेशन नाही खरं तर तसं म्हणजे ते सासूनं केलं मला सासुनं तसं केलं मग आम्ही आमच्या अं सुनाना तसं करणार नाहीये, म्हणजे बऱ्यापैकी ते अं मेहनत सत सगळ्यांना समजतात की काय असते का आणि शक्यतो आताच्या पिढी तशी नाहीयच की बाबा म्हणजे ऑल म्हणतात ना ते कसं पहिल्या काळातले वगैरे नाही का?
परंपरा रुढीवादी
हा हा हा हा तसं नाही ना म्हणजे साडीच नेसले पाहिजे, हेच नाही घालायचं, तेच नाही घालायचं, असं नाही.
नाही असं नका म्हणू आहे सध्याही आहेत त्या गोष्टी आमच्या घराच्या शेजारी मी माझ्या म्हणजे डोळ्याने बघितलं का ते जेव्हा र्री म्हणजे दिवसभर साडी नेसायची आणि रात्री तिन तिन गाऊन जर घातला तर सासूची आणि सु सुनीची भांडण झाली अक्षरशः रात्री म्हणजे त्या सुनीन रडून बाहेर आली अशा पण खास सासू आहेत आणि नवरा म्हणजे नवरा बायकवामध्ये जास्त लक्ष दे ना
हम्म हम्म हम्म हम्
डे म्हणजे या गोष्टी अजूनही आहेत काही काही घरांमध्ये
हो असते
ग्रामीण भागामधली संस्कृती वेगळी झाली शहरातली वेगळी झाली शहरामध्ये पण मेट्रो शहरांमध्ये पण वेगळं झालं
हम्म हम्म हम्म
प्रत्येकाच्या घरातल्या समस्या वेगळ्या असतात
समस्या होय म्हणजे आता समजा असत ना हम्
माझी समस्या तुम्ही नाही समजू शकत तुमची समस्या मी नाही समजू शकत तुमची समस्या वेगळी आहे माझी समस्या वेगळी आहे ह ना
होय
वाटत का बा ही म्हणजे जी आपली रूढी आणि धार्मिक गोष्टी थोड बाजू ठेवायला पाहिजे
हम्म हम्म
हा हा पण आदिवासी समाजामध्ये काही काही रुढी परंपरा आहेत त्या खूप चांगल्या असतात आता आताण हा त्या समजून घेणे आणि खर तर म्हणजे अ पाश्चात्य याच्यामध्ये आणखी एक प्रकार तुम्ही ऐकला असेल डेट डेट वर जेव्हा मुल मुली जातात ना तेव्हा एकमेकाला समजून घेतात आता डेट हा प्रकार ल्याकडे थोडासा म्हणजे लोकांनी वेगळर्यंत म्हणे आपल्याकडे त्या म्ह मुलींच फिरण लोकांना आवडत नाही तिथं पाश्चात्य संस्कृती स्वतः पालक मुलाला मुलीला पाठवतात ते सज्ञान झाल्याच्या नंतर
हम्म
ते गप्पा मारतात बसतात एकमेकाला समजून घेतात
होय
हा तर मी म्हणजे जे मी ग्रामीण भागात शिकलो शहरातही राहिलो तर मी सगळ ोष्ट म्हण बारका बघितल्या आणि आता हल्ली तर खर म्हणजे मला पालक म्हणून माझे माझा एकच मुलगा आहे मला पण माझ्या मुलांनी सुद्धा असं एखाद्या मुलीच्याबद्दल शेरबाजी करून न किंवा त्याला समजून घ्यावं त्याला आवडते ते सांगणं या सगळ्या गोष्टी म्हणजे जबदार पालक महवा लक्षण आहे जर माझी जर मुलगी असते तर मी तला सांगावं की बघ बाई असं असं आहे मु मु मुलांकडे अशी अपेक्षा अस मुलांची अशी अपेक्षा असते मुलं असं वागतात तो स्वतःला सांभाळ लपू नको
होय म्हणजे फ्रीडम द्यायला पाहिजे
हो आणि मला तर असं वाटतं क बा प्रत्येक आईनं प्रत्येक बापानं अ आपल्या मुलाला जेव्हा संज्ञान म्हणजे जेव्हा टीन एज मध्ये ते्हा बारा प्रौढ असता म्हणे बारा ते चौदा व गटापासून या म्हणजे थोडस मोकळेपणान बोलावं थोडीशी त्या जो म्हणजे विषय आपण नाही बोलू शकत तो बोलावा याच्यामुळे त्या मुलांना एक म्हजे का माणे मानसिक सपोर् मोरल सपोर्ट मिळतो जेणेकरून त्यांचं काही पाऊल घसरणार नाही
नाही होय
कारण आपण तुम्ही त्या वयातून गेले मी त्या वयातून गेलेलो आहे आपल्याच्याने काही चुका झालेल्या असतील तर मग माझ्या. चुका मी केल्या ते मी माझ्या मुलाने करू नये. कारण आपण तेव्हा आपल्यामध्ये तेवढं अंडरस्टँडिंग आलेलं असते.
असतय होय.
स्त्री पुरुष समानते जेवू आपण. करतो मोठा मोठ्या गप्पा मारतो की सावित्रीबाई फुले आणि अ ज्योतिबा फुले. यांचं उदाहरण देतो पण ते खरं म्हणजे आदर्श कपल होतं.
होय हो.
करा दीडशेर्षापूर्वी सव्वा म्हणजे ह्या सव्वाशे वर्षापूर्वी या या गोष्टी किती वेगळ्या होत्या.
हो.
भारतातलं जर सर्वात आदर्श जोडपं जर असेल नव्ह तर माझ्या नजरमध्ये ज्योतिबा फुलेनी सावित बाई फुले आहेत.
हा ना असं. ते आता सिरियल सिरियलमध्येध्ये दाखवतात की आता ते. सावित्रीबाई बोलीचे सिरियल लागते ना. तेरा मध्ये सगळं प्रॉपरली दाखवतात‌. कसं सॅक्रिफाइस केलं कसे शिकले काय झालं.
हा. तेव्हा वयांमध्ये जो प्रौढ म्हणजे व्यक्तीचा आणि म्हणजे स्त्रीचा आणि स्त्रीचा वय अकरा बारा वर्ष रा. यचं मुलाच वय राहायच पंचवीस म्हणजे त्यांच्यामध्ये दुप्पटचा फरक राहायचा. तर ते ते समजा तेव्हा परिपक्व व्हायची. शारीरिकरीत्या आता आता तसं नाही आहे. म्हणजे मी जे बोलतते तुम्ही समजता म्हणजे मी जे बोलतोय तुम्ही समजता अस मोकळेपणाने बोलता येत नाही सध्या त्याच्यावरती पण तुम्हाला सांगू शकतो. त का ह्या ज्या गोष्टी आहेत ना ज्योतिबा फुलेंनी. आणि सावित्रीबाईंनी आदर्श घालून दिला त्यांच्या वयामध्ये साधारणतः म्हणतात अस. पंधरा वर्षांचा हे होत वीस हा. पण तरीही शारीरिकरित्या मानसिकरित्या त्यांनी एकमेकाला समजून घेतलं आणि काळाचे पुढचे विचार होते त्यांचे.
हम.
मी बऱ्याचदा समजा आता माझ्या शाळा वर्गामध्ये शिक त्यांना दहावीच्या मुला मुलींच्या करतो तर तो थोडासा विषय ऑड वाटतो पण मला त्यांना असं वाटतं की सांगावं.
हा हा हा.
प्रत्येक आई बापाचं प्रत्येक शिक्षकांन. हा शिक्षणाचा म्हणजे तुमचा जो शिक्षण आहे ना. तुम्ही कितीही शिका पण तुमच्या मध्ये ही मूल्य आणि हि हे रुजली पाहिजेत स्त्री पुरुष समा मानता.
होय.
आणि स्त्री पुरुष समानतात तेव्हाच रुजून तुमच्यामध्ये जेव्हा. तुम्ही त्या दृष्टीने विचार कराल.
कराल होय.
तेच ना म्हणजे मग मी आपण बोललो का म्हणजे काम करायला मदत करायला पाहिजे मग तुम्ही तुमच्या मुलाला सांत नाही तुझं काम नाही आहे. मग स्वयंपाक करणं का मुलाचच काम आहे का मुलीचच काम आहे का.
होय.
ह्या गोष्टी बऱ्याचदा म्हणजे अ शाळेमधून. घरून आई नाही कारण असं म्हणतात की आई आपली प्रथम गुरु आहे.
हो होय.
मग आईनेच जर हे संस्कार मुलांमध्ये रुजवले नाही तर कसं होईल?
हम्म.
लहान पणापासून त्याला सांगायला पाहिजे हा शेतातले काम जड काम पुरुषांनी करायचे स्त्रीनीं फक्त घरकामच करायच बरं घर कामात तर जर तसं जर बघितलं ना तर घरकामाचा मोबदला सर्वात जास्त भेटायला पाहिजे.
हो आता बघितलं ना त्या बायकांनी स्वयंपाक करायला जातात म्हणजे धुन्या भांडी वगैरे करायला जातात त्या सुध्या तर दहा बारा पंधरा हजार रुपये घेतात मंथली. आणि एवढं काम पण नसतं दोन तीन माणसाच दोन नाही तीन माणसाच मग एक एक कुटुंबात कीती. किती माणसं असतात दहा बार पन ते त्या बायकांना तर किती म्हणजे त्रास नाही ते न त्यांना रुपयाची किंमत नाही.
नाही
हम्म हम् तु काय घरी असतेस तुला काय काम आहे तेव्हा असं असतं
हो ना. म्हणजे मी जेव्हा आता म्हणजे मी डीएडला मुंबईला होतो तर माझ्या आमच्याकडे आम्ही एक स्वयंपाकाला बाई ठेवली होतीस आम्ही चार मुलं राहायचो फ्लॅट मधे तर त्या स्त्री म्हणजे त्या बिचारीच आम्ही दुःख बघितलं ना तिच्या अंगावर ती वर दर महिन्याला बाबा सात आठ हा काम करुन तीच्या अगांवर धड चांगल साड़ी नसायची तर आम्ही मी असं माझ्या मित्रांला सांगितलं का आपण भाऊबीजेला यांना साडी देऊ. तर आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस पैसे गोळा करून त्यांना चांगली साडी दिली होती अक्षरशा रडल्या होत्या बोलल्या होत्या खरंच तुमचं वयाच्या मनानं तुम्ही खुप म्हणजे पुढ आलेले आहात म्हणजे तुमचे विचार खूप चांगले आहेत.
होय.
त्यांनी मग आमच्या आम्हाला चांगलं हे करायचे आहेत म्हणजे तेच विचार जोडले पाहिजे
हुम्म हुम्म ह
घर काम आस काही नाही आहे तर तिला सध्या मेड म्हटलं जाते मोल करून म्हटलं जातं पण वास्तविकता त्याच हे नाही आहे त्या का कामाच
हुम्म हुम्म
हा घर काम करणं म्हणजे काय सोपं नाहीेये
होय.
स्त्री तुमच्या स्वतःच्या घरच्या काम करून दुसऱ्याच्या घरच्या काम करते.
हो हो.
हे सगळं सहृद असायला पाहिजे पुरुषांमध्ये सुद्धा की नाही बाबा आमच्या घरी कुणी स्त्रिंमध्ये सुद्धा नाही तर मग ज्यां एखाद्या खूप हे असतो इगो असतो का आम्ही काय करतो आम्ही आ तिला पैसे देतो आम्ही काही फुकट करते का? तसं नाही प्रत्येक कामाचे तुम्ही तिला हे नाही करू शकत ना. पैसे घेऊ देता म्हणजे काय उपकार करता का तुम्ही तिच्यावरती काम करतय पण मग थोडस म्हणजे थोडं प्रेमान पण नि घायला पाहिजे ना.
होय.
हु आपल्याकडे
हो आणि शेवटी किंमत नाही दिली तर मग त्या माणसाला पण हे राहत नाही ना. होय ते म्हणजे आता जर तुम्ही छान बोलत असाल तर ते एक्साइटमेंट न करता म्हणजे एखाददी गोष्टी करायची असेल तर हाउस शकते ना ह की बा छान मग ते नावते मग आपण असं करू तसं करू पण तुम पुढुन किंमत देतेत देते नसाल तर मग ते माणसाला हेच नाही वाटत करावं राहु शी वाटत नाही आणि काही चांगलं असं म्हणून करू अशी वाटत नाही.
हुम्म करायला पण जे पर म्हणजे यासाठी तुमचा स्वभावाच चांगला पाहिजे मुळात.
हो हो हो हो
नाही तरर मग काय फायदा नाहीे
हम्म
ह आणि सर्वात एक याची गोष्ट असते का अभिमानाची कि मी माझ्या घरी मोलकरीन ठेवली अस सांगतात अरे मोल म्हणजे त्यांना असं वाटतं का मी म्हणजे तो हे असतं ना स्टेटस माझ्या घरी काम करायला बाई्य आहे
हम्म हम् हम् म्हणजे मी किती सेटच आहे हा असं
म्हणजे हे हे बाप् ते म्हणजे उच्च म्हणजे उत्पन्न गटावले लोक आहेत ना हे खरंच म्हणजे थोडेसे हे वाटतात मला का तर त्याला अ काय ते त्यांना काय स्वभाव लागे शब्द वापरला जातो तो आपला
गाण्या गरविष्ट विचारांचे हा
हा माझ्या तरी कामाला बाई आहे
हा नंतर दुसरा कॉल कर
मी आता तुम्ही आता मी तुम्हाला याच्यावर कॉल करून आपण बोलूया आणि मी तूम्हाला सूचना देतो दोन ठीक आहे.